हॅलो. हा आता लागला कॉल हो हो येतोय हो येतोय. अस ते आधी मग मी केलेला ना. तर त्यांनी ते कट पण झाला आणि ते अस त्यांनी दाखवलं की झाला आपला कॉल झिरो सेकंद असं
ओके हा बोला की
हम्म काय करताय तुम्ही?
काय नाही बघा घरी आहे, तुम्ही काय करताय
हा मी पण घेरीच
हो जेवण वगैरे झालं काय?
हो झालं आताच तुमचं?
जेवणासाठी
बनवलेला उत्तपा बनवलेला उतप्पा आणि चटणी हा जेवणासाठीच म्ह हम्म
ह आमच्या घरी काय चपाती, भाजी, भात, आमटी हे सगळं बनलेलं होतं
अच्छा हं- हं- ह अ कसली भाजी बनवलेली?
आज ह्याची होती, वांग्याची होती भाजी
ओके
हम्म.. भरलेली सकाळी असेल तर भर वांगे असतात, कारण डब्बे असतात ना घरात सगळ्यांची त्यामुळे मम्मी आमची भरलेली वांगीच करते हा
हम्म छान मला पण आवडतेत भरली वांगी
होय काय मग तुम्ही कसं करताय भरलेली वांगी तुमची रेसिपी सांगा कि? तुमच्याकडे असेल तर
हा मी काय करते शेंगदाणेचा कूट करते हा खोबरं पण घेत थोडस किसून मग ते बारीक करून घेते
हा
हम्म मग त्याच्यात लसूण, कोथिंबीर आ हम्म हा बस लसूण कुटू लाल तिखट आपलं
हा.
हां थोडे तिळ टाकते. मीठ ह मग हे सगळं एकत्र करून -मग ते भरते वांग्यांमध्ये. आणि मग कुकरलाच लावून तीनं- शिट्यांमध्ये करते.
ओके हा असं करताय का? हम्म- हम्म -हम्म आमची मम्मी कशी करते एक. कि अ शेंगदाण्याचं कुट अस की थोडा शेंगण्याचा कूट घेते त्यानंतर कोथिंबीर. थोडी ते कांदा बारीक बारीक चिरते. मग कांदा घेते त्या हो हो हो कांदा सुद्धा टाकतात आणि टमॅटो असेल तर एक किंवा टमॅटो पण घालत नाहीतर नसेल तर मग असं करत्या मग कसं करते शेंगदाणे वगैरे आणि जरासं अ आपलं लाल तिखट हळद. मीठ. जिरा पावडर. धना पाव पावडर जरा अजवाईन जरासं घालते त्यात आणि ते अ मी एक मिक्चर करून घेते त्याच मग त्यानंतर वांग्याला आपली चीर पाडून घेता. त्यानंतर त्यात भरत भरून मग ते मस्त पैकी की त्याला सिट्याच देत्या. कुकर ला एक दोन.
हा हा हं छान आहे तुमची पण चांगली रेसिपी करून बघावी लागेल म्हणजे मी कधी कांदा टोमॅटो टाकलेला नाही त्याच्यामध्ये. मी कधीच कांदा टमॅटो टाकलेला नाहीये. आता नेक्स्ट टाइम तस करेन हा हा कसं आणि वेगळं पण छान वाटतं नेहमी नेहमी आपण तेच करतो तेच खातो ना कंटाळा येतो.
हा ते पण आहे सारखं एकच एकच खाऊन आपल्याला खूप कंटाळून जातोय.
हम्म असं वेगळी रेसिपी ऐकली की मग छान वाटत जरा वेगळं काहीतरी.
हा कधीतरी ते पण करून बघाच ते तुमची रेसिपी पण मी कधीतरी आता करून बघेन.
हा आम्ही पण करणार प्रत्येकाचे नवीन रसेपी वेगळे असतयं ना.
हो आणि प्रत्येका इकडचे म्हणजे प्रत्येक प्रत्येक वेगवेगळे करतात ना त्यामुळं हा एक एक ठिकाणी तर धने वगैरे घालून करतात त्याची पूड वगैरे तयार करून करतात एक एक जण जसं की आता आपण हा जसं की आता आपण युट्यूब ला वगैरे बघतोय रेसिपी कुठलं तरी एक काहीतरी एक भाजीचं नाव वगैरे टाकलं तर दहा
कितीतरी रेसिपी पाकली म्हणजे प्रत्येक भागातली प्रत्येक त्या काय म्हणत शहरातली गावात
हा मग आपल्यालाच बघून असं वाटतय कुठलं करू नको हे करू का ते करू कन्फ्युज होऊन जाते.
हम् खरंच आहे म्हणजे एकच भाजी पण त्याच्या किती तरी हजार रप प्रकार
हा तेच मग त्यातून आपल्याला मिळत रेसिपी की हा होऱ्या
हम्म ते आता खूप छान झालं ते युट्युबमुळे ना सगळं कळतं माणसाला म्हणजे कोणाला काय विचारायची गरज पडत नाही आता
होय होय होय ते मात्र खरंय नक्की
एकदा ओपन केलं की काही टाका मग कुठलीही रेसिपी माणूस बनवू शकतं
होय मग फक्त भाजीच काय सगळंच बनवू शकत
हो अगदी अगदी सगळंच मग मी यावेेळेस पहिल्यांदा ना हे बनवलेलं हा ते आवळ्याचा सीझन होता ना थंडीमध्ये मग तेव्हा मी आवळ्या लोच बनवलेलं फर्स्ट टाइम. अ ह म य ट्यूब ला बघूनच बनवलेलं
हा हा हा होय कसं केलेलं
ते आवळे धुून वगैरे घेतले आणि अ व्यवस्थित वाफून घेतल्यानंतर म्हणजे कड खाली कढाईमध्ये पाणी ठेवलं वरचाणी ठेवून तर ते टाकले.
ओके हा. वाफवून घेतले.
हा वाफवून घेतले, त - सगळ्या फोडी त्यात- ते वेगळ्या होतात ना? हा फोडी वेगळ्या- केल आणि मग ते लोणच्याच हे केलं सगळं. आं सामान असतं ना? ते म्हणजे डाळ असते. अ त्यानंतर- त्याला तिखट, मीठ, हळद- आणि अ- ते टिकण्यासाठी ते हे टाकतात ना? काय त्याच नाव मला लक्षात नाही आता लिक्विड-
ओके हा.
ते थोडं टाकलं- बस काय? अ ना- टाकला थोडासा
ओके, मग ते त्याच्यामध्ये ते हे टाकलं नाही का ते- ह्याच्यासारखं असते किंवा आपल्या मिरचीत नसतात का ते छोटे छोटे- तिळेसारखा असत- तेथे नाही टाकलात का?
ते- नाही ते नाही टाकलं. त्यांनी जस सांगितलंय तसं- ध झाली. सोपी रेसिपी बघितलेली.
हां हां हां, तस केला होय. युट्यूबला बघितलेला का? ओके, हां त्यामध्ये बघून केला का? छान झाली - काय म? होय का?
हां.
हा हा हा. म त्यामुळे तुम्ही ते साधं, सोपं सिम्पल दिसल्यामुळे ते केलात तुम्ही. होय की नाही खूप अवघड अवघड सुद्धा रेसिपी दाखवतात युट्यु-
त्याच्यामुळे ते इच्छा नाही होत मग करायची. आपल्याकडे कस वेळ पण नस- तो आणि हम. त्याला वेळ पाहिजे सगळं आपल्याकडे अवेलेबल बल पाहिजे.
होय की आणि सगळ्या वस्तू सुद्धा पाहिजेत.
हा- ते सगळं असेल तर माणूस करेल.
हा सगळं अवेलेबल असलं तर करा आणि त्यात खूप काय काय दाखवलं ना म आपल्यालाच कंटाळून जात
हो असं अट नको एवढं क एवढं सगळं काढा एवढं करा. हे भाजा ते भाजा.
मग ते नको वाटते आपल्याला मग आपल्याला वाटते की हा बाबा जसं मला येते माझं मला तसंच कर तो आणि होत तिकड मोकळा हे नको बघायला असं वाटते मग आपण हाय ते आपल्या पद्धतीचं करायलाच बघतोय मग शक्यतो करून लई किचकट दिसला तर
त्याच्यामुळे त्यातल्या त्यात जर सगळ्यात सोपी रेस आप पण त्याला किती करायचे. हम्म म्हणजे आपल्याल करण्याचच समाधान तर मिळत असायला काहीतरी वेगळं केलंय. हम म्हणजे अस त्रास.
झटपट पण होत्या म
हम्म.
हम्म शक्यतो करून झटपट होणाऱ्याच वस्तू म्हणजे जरा तरी काय होईना जरा टाईम लागतोयच काहीतरी वाफवायला किंवा त्याला भाजायला तळायला. त्यात तरी बर असते की म्हणजे कायम वाटायचं वगैरे नसल तर आपल्याला जरा बरं वाटत. ते की हां बाबा वाट याच वगैरे काय नाहीये हा. कि बाबा असंच करायचंय कट वगैरे करून कांदा वगैरे चिरून टमॅटो वगैरे चिरून ह. आणि काय मग मी आता. म्हणजे ज की मला काहीतरी इंस्टाग्रामला वगैरे काहीतरी दिसलं रील्स मध्ये काहीतरी दिसलं असं स्पेशल वगैरे जसं की पॅटीस वगैरे आता दाखवत तेच स्कीवो पॅट तीस वगैरे तर तस काहीतरी मग ट्राय करतोय मी. क हां बाबा पॅटे करूया आता म्हणजे. पास साडेपास सहा नंतर कसं होतेये भूक लागते ना, लवकर सैप सकाळी जेव दुपारी जेवलं की कसं एक साडे पाच नंतर कायतरी खायला खाऊ वाटत असते, हा मग कसं त्यावेळेस कसं करतोय मी चहा सोबत ना सगळ्यांनाच घरात त्यालांना होऊन जाईन आणि मला पण खायला भूक लाग त्यामुळे मग त्यावेळेस मग असं काहीतरी कर तोय मी म्हणजे ज की पॅटीस वगैरे करायची. त किंवा काहीतरी जरा वेगळी काहीतरी रेसिपी दिसली ही जशी की ब्रेडचा काय-काय करतात तर तशी काही दिसली तर तशी कर तोय
अच्छा चांगलं ना मग काय आणि जसं ते काहीतरी वेगळं केलं की आप खावा असं पण वाटत ना नेहमीच तेच तेच नको वाट ता
हा मग कसं होते घरातले पण विचारतात हा काय केले आज
हो आवडी ने खातात मग काहीतरी वेगळं म्हण
हा आणि सपतय पण ना मग क हा नवीन काहीतरी केलं म्हटलं त्यांना बी बरं बन जेस बरं वाट ते कि हा आज काय तर नवीन खायला मिळणार आहे चला ते ते पण खातात ते.
हा नेहमीच तेसेच घंटाळा येतो ना ते काय आपण नेहमीच पोहे करा शिरा करा उपमा करा नेहमीचच झालंय इडली
हो होय हे मात्र नक्की हे आपले रेग्युलर तेच ना ठे झाले आणि हे कसं खातात ना आपल्या घरी कधी ना कधी तरी म्हणजे असं सकाळी असू दे किंवा दो अ म्हणजे एक दोन चार दिवसातनं आपल्या घरला घरात होतच पोहे का हो ना होत. तोय
हा असतच ते म्हणजे आठवड्यातून एकदा ता असतच ते फिक्स
हा फिक्स असते कारण द रोज रोज ना नाष्ट्याला थोडी आपण एकच-एकच करणार. थोडं वेगवेगळं करतोयस की आपण कधी कधी पोहे कधी कधी उपीट कधी शिरा असं आपल्याला असतच चालू रेग्युलरचा मग पाच वाजताचा कसं ते काही नसते.
म ते बाहेरून ते आणण्यापेक्षा तर आपण केलेलं बेटर नेमचं बाहेरच ते समोसा वडा पाव पाव वडा हा ते तेल पण त्यांनी खूपदा ते तापवलेलं अस त्याच त्याच तेलात तळतात
हा ते काय लोक तेल बदलत नाहीत.
हा ते तेल चांगला नाही बर जितकं तापवलं ना तितकं ते खराब होत जातं.
होय की एकदा तेलात तळलं की ते तेल खराबच होतय.
हा आता घरात आपण तळतो ना ते जास्तीत जास्त ते दुसऱ्यांदा वापरायचं असतं.
होय की आणि नंतर नाही तेही काय करतात यूज करतात. होय मग त्यामुळे कसे हे युज करतात ना आप ल्याला माहित नसते.
हा त्यांना काय घे ना कोणाशी ना ते ते त्यांच फक्त बिझनेसच बघणार. हं.
हम्म त्यामुळेच.
त्यामध्ये आपण घरात केलेला नक्कीच चांगला.
हो हो एकशे एक टक्का घरी केलेलं भरपूर चांगलं बघा हम्म. नाही नाही नाही नाही नाही नॉनव्हेज वगैरे काय खात नाही तुम्ही? मी नाही नॉनव्हेज वगैरे खात. म्हणजे घरी नाही नाही घरी खातात की बाकीचे सदस्य ते खातात. फक्त मी मम्मी हा म्हणजे जस की मी माझी मम्मी आणि माझी जी काकी आहे ती आम्ही तिघीही नाही खात.
ओके.
हा हा पहिले पाासूनच आम्ही तिघी खात नाहीत बाकीचे सगळे खात हम्म. चालेल मग ठीक आहे हा नंतर आणि करते घ्या.
एक दोन मिनटं थांबा ताई अ.
हां.
बरं तुम्ही नंतर आता कधी फ्री अशणार आहे?
अ एक थोड्या वेळात असणार की मी तुम्हाला करते.
हां.
ओके हां चालेल की हां.
चालेल ना?
हो हो हो चालेल.
की.
नाही नाही असं नाही झोपत वगैरे नाही हां.
म्हणजे फ्री असतात बा
मी घरीच असते ना.
अच्छा अच्छा अच्छा हां हां ओके ओके ओके एक मला वाटतं हा फोन डायरेक् कट होतो ना?
नाही नाही नाही
हो ना दहा मिनिट झाल्यानंतर
नाही नाही नाही होत आपण करावा लाग
दहा मिनिट झालेत का?
हो हो हो हां
ओके चाले ठीक बोलूयात नंतर हां